ह हा हा बोला बोला ताई नमस्कार ताई काय म्हणताय काय चाललंय कसं काय
काही नाही बस मजेत आहे सगळं व्यवस्थ समर्थ कूप आहे सगळे
हो ना तेच आणि अ बोला आणि काय काय तुम्ही मला सांगणार होतात ना डिश तर एक एक सांगा तरी मला काय काय छान आणि बनव अ हम मलाही जरा तेवढं शिकता येईल
हो आज आपण वरणपाट्टीचा विषय घेऊ
हा चालेल वरणपट्टी बनवली ना
हा
कशी बनवायची ते मला शिकवा सांगा
आता आपले गहू असतात ना घरचे गहू पोळ्यांचे गहू असतात ते दडायला घेऊन जायचे त्याला सांगायचे आपल्याकडे जर मकी अस तर त्याच्यात मकी टाकून द्यायची थोडीशी. हा दोन किलो गहू असले तर त्याच्यामध्ये पावशर एक मक्की टाकून द्यायची.
अच्छा-अच्छा ओके!
हं आणि त्या चकी चकी वाल्याला सांगायचं कि करमर दळून दे भाऊ तु मला बट कराय असं सांगायं त्याला बटन सारखं दळून दे असं सांगायं त्याला.
मग ते काय असं जाडसर जळतात का थोडं?
हा थोडं जाड दळतात ते!
हा-हा-हा म्हणजे असं हा कोंड्यासारखं?
हा कोंड्यासारखं दळतात ते.
अच्छा! म्हणे रव्या एवढा नाही ना रव्यापेक्षा बारीक असेल ना जरा?
नाही रव्यापेक्षा बारीक नाही रव्या रव्यापेक्षा थोडं जाड असतं ते.
अच्छा त्याच्याही पेक्षा जाड का अच्छा-अच्छा हा आणि मग कसं
ते दळून आणलं का त्याला गाळायचं नाही तस तसच भिजायचं त्याला. आपण पोळ्यांचं पीठ कसं गाळतो तसं गाळायचं नाही त्याला.
अच्छा!
तसंच भिजयचं त्याला आणलं का आपल्या जेवढं आता आपल्या घरात किती माणसं दोन माणसं चार माणसं
हा!
त्याच्या हिशोबाने आपल्या हिशोबाने घ्यायचं मीठ घ्यायचं आपण जेवढं आपल्याला जसं मीठ खारं वगैरे लागतं तसं परत थोड त्याच्यामध्ये हळद टाकायची.
हा!
परत जिर-जिर आणि ववा असत ते कुठून घ्यायचेत?
हा!
आणि तेलाचं मोहन चांगलं देऊन द्यायचं थोडं. दोन चार पळ्या त्याच्यामध्ये दोन पोळ्या आपल्या आणि मग थोड दही असल तर घरात दही टाकायची दहीन ना थोडी नरम येते ग असं. पोकळ येतो मस्त.
अच्छा-अच्छा हो का हा-हा-हा!
मग त्याला थोडं आपण कणिक मि मिळतो ना त्याच्यापेक्षा थोडं कडक मिळायचं असं.
अच्छा त्याच्यापेक्षा कडक मळायच हा-हा हा-हा.
मग त्याला भिजल्या गेल्यानंतर मग आपलं आपल्याकडे आता आपण शेरगावातले लोक असतं कोणी-कोणी चुलीवर अस तर ते करतात. त्यांच्या पर्याने आता आपण शहरकडे आपल्याला काही चूल नसतं तिथं.
हो बरोबर चूल नाही हो.
ह मग आपल्याकडे गॅस असतो, मग आपलं इ टली वगैरे आपण अ इटली खमण करतोच त्या भांड्यामध्ये.
हा!
इडलीच भांडं असत मग त्याच्यामध्ये ते इडली च भांडं ठेवून द्यायचं मग!
हा!
आणि मग ते आपण भिजलेला असतो तो गोळा कणकेचा त्याच्यामधून थोडे-थोडे लोळे दोन-दोन तीन-तीन पोळ्यांचे लोळे घ्यायचेत. तीन पोळी असलय असा एक लोढा घ्यायचा.
हा हा!
आणि त्याला मस्त पोळी आपण जशी पूळ करतो लाटताना तस पूळ करून घ्यायचं त्याला.
हा हा.
आणि मग त्याला लाटायचं पूर्ण थोडं जाड जाड येईल तो.
हा.
आणि मग त्याला पूर्ण रोल करायचा त्याचा.
अच्छा परत रोल करायचा बरं हा.
करायच आपण मुलांना कसं पोळीचा पोंगा देतो तस रोल करायचा.
हा हा बरोबर हा.
ल केल्यानंतर मग त्याच्या मधून थोडासा गोळा तोडायचा जस आपण पोळी गणिक पोळीच पोळीच कणिक असतं ना एक दीड पोळीच कणिक तसं तोडायचं आणि हातावर असं गोल गोल करायचं. गोल गोल केल्यानंतर मग ते अ इटलीच्या भांड्याला तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये तो गोळा तसा तसा ठेवायचा. हम् मग दहा बारा मिनट तस त्याच्या त्याच्यामध्ये मग ठेवलं झालंय का सगळं दहा बारा मिनिटं झाकून द्यायचं.
हम् म्हणजे ते वाफवायचं थोडक्यात वाफून घ्यायचं.
हा थोडस बाफून घ्यायचं त्याला. मग झाकून द्यायचं दहा, बारा, पंधरा मिनिटं मग झाल्यानंतर मग ते काढून घ्यायचे मग तेल ठेवायच तळायला तेल ठेवायचं. त्याच्यामध्ये बारीक-बारीक असे-असे आपण चार खांड करतो ना तसे चार खांड नाही करायचे मधूनच कापायचे त्याला. चकल्या ब याच्यासारखं जिलेबीच्या चाकोळ्यासारखं. जिलेबीच्या चाकोळ्या असत ना तस मळुन असा कापायच्या चाकूनी.
अच्छा.
हं आणि मग तळाचे ते दोघे अ भाजलं जातं इकडे बी इकडे दोघे आगे भाजले जातं मध्ये.
हा बरोबर हा हा.
गेल्यानंतर मग वांग्याची भाजी असते. होटेल वांग्याची भाजी. मग ती वांग्याची भाजी तुम्हाला हॉटेल वांग्याची भाजी येते का?
नाही ना आम्ही नाही केले कधी.
मी सांगते तुम्हाला बघा.
हा.
मग ती वांग्याची भाजी असते तिला मस्त असं वांगे कापून मस्त असे चिकणे वांगे आणायचे काट्यासारखे.
हा हा हा.
फ्रेश वांगे मस्त त्याला मस्त कापून घ्यायचे बारीक बारीक कापल्यानंतर तर त्याच्यामध्ये लसूण, जिर तेल चांगलं टाकायचं आणि त्याला दोन तीन पाण्याने मीठ टाकून धुवून घ्यायचे आहेत वांगे.
हा.
वांगे धुतल्यानंतर मग तेलामध्ये लसण कुठलेले असतात जिरं कुठलेलं असतं तेलात टाकायचे ते परत हे धुतलेले वांगे टाकायचे त्याच्यात. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. हळ हळद. आणि जर आपल्याला तिखट चटणी टाकायची जेवढी लागेल आपल्याला भाजीला तेवढी.
हा.
मग त्याला कलचत रहायं थोडं थोडू थोडं थोडं कलचत राहायचं.
हो बरोबर हा.
त्याला कलस आपल्याला असं वाटतता थोडस गरम पाणी साईड ला करून ठेवायचं बगणीमध्ये ग्लास दीड ग्लास.
हा
मग ते पाणी त्याच्यात गरम पाणी टाकलं नाही ना तर चव येते ब भाजीला हम्म तर गरम पाणी टाकायचे त्याच्यामध्ये आणि मग आपल्या जवळ त्यास हे असतं ना ठेसा
होठेचा हा
ह थोडस ते वांगे शिजले का असं ठेसून टाकायचे त्याला
अच्छा हा हा हा
आणि कोथंबीर चिरून मग त्याच्यात टाकायची
हा
आणि त्या बट्ट बट्टी सोबत वणाची भाजी मस्त लागते
हा हो हो हो हो ते बट्टी तळून आणि हे तर छान लागत असेल म्हणजे
हा हा वांगायची भाजी कोथंबीर चांगली चांगली कापून टाकायची त्याच्यामध्येांग च्या भाजी
जरा भरपूर टाकली की जरा चांगली लागते ना म्हणजे अशी हा हा हा याला मला वाटत ती का तरीच वांगी लागत असतील ना
हा याला काटेरी वांगे लागतात मस्त फ्रेशवाले असशी चिकणी वांगे आणायची काटे काढून घ्यायचे वांग्यांचे
ते तर काढतो ना आपण म्हणजे हे करून त्याची टेस्ट वेगळीच असते त्या वांग्याची ह ना या बाकीच्या दुसऱ्या ह री वांग्याची चव वेगळी लागते आणि ती दुसरी साधी असतात त्याची वेगळी लागते च
हा आणि बीवाले वांगा नाही पाहिजे चिकन वांग पाहिजेल मध्ये दन बी चिकन पाहिजेल ते त्याची भाजी स्वाद लागते
बरोबर म्हणजे जुून नसली की तेवढं हे होतं ना पटकन व्यवस्थित जून व्हायला लागलं की त्याच्यात ते बिया धरतात
हम्म आणि ते टसन लागते म ती भाजी
हो हो बरोबर
चिकणी वांग्याची भाजी मग ती शिजायला बी लवकर जाते आणि खायला बी चविष्ट लागते
हो हो खरंय खरंय ते त्याची चव वेगळीच लागते ती एक छान म्हणजे असं हे करून छान छान मस्त ह आणि आणि बाकी काय
वरण अ वरण पोळी वांग्याची भाजी खाल्ल्याने एकदम भारी मस्त वाटत एकदम
हा समाधान मिळतं ना आपल्याला असं पर्ण हे होत म्हणजे अस खाल्ल्याच एक आनंद असतो आपल्यात हे करून तसा मिळत त तसा मिळायला पाहिजे ना ते काय आपल्याला बाहेरच्या खाण्यात कधी मिळत नाही आपलं जे घर च केलेलं असतं ते घरचं
नाही ना मला बाहेरचं काणं आवडतच नाही ताई अ मी कधी बाहेरच खाल्लच नाही चाई लागेच तर अ त्याच्यापेक्षा जास्त मडले टाकेल खरी पण घरीच बनवेल
हो खरं आहे ते कारण ती जी आपण त्याच्यात प्रेमानी आणि मेहनतीनी हे करून ओतून केल्या त्याच्यात जीव केलेलं असतं त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि हॉटेलची किंवा बाहेरच्या खाण्याची टेस्ट वेगळीच लागते
बरोबर आहेच खरी गोष्ट आहे ना
ह ना कारण ह्याच्यात कसं घर बाई जी असते ती जीवतून त्याच्यात प्रेमानी आणि हे करत असते वेगवेगळं हे कर कि बाबा आपल्या माणसांसाठी
ते आपले हात स्वच्छ धुतलेले राहतात डिश पण व्यवस्थित राहते ते कसे बी हात टाकतात
अहो कशाला आपण जे तेल बिल वापरतो ते सुद्धा व्यवस्थित चांगलं हे बघूनच तेल वापरतो ना तिक तकडे तर लोक थोडी चांगलं तेल किंवा काय असं थोडी वापरतात आपण मसाले कर ते सुद्धा आपण किती निघुतीनी करतो सगळं व्यवस्थित हे करून भाजून हे करून घरी केलेला मसाला आणि त्यांचा मसाला ह्याच्यात कितीतरी फरक असतो ना आपण जो मसाला करून ठेवतो सगळं प्रमाणात व्यवस्थित घेणं कि बाबा कोणाला काही त्रास नाही होणार किंवा काय अशानी आपण बघतो ना सगळ्यांना सोसेल अस कधी कधी बाहेरच आणणतो पण ते किती तिखट असतं खावतच नाही काही वेळेला मग टाकून द्यावं लागतं ते हाय होईकण हो तेच कधी कधी तेच हम्म म तेलाचा वास कधी ते हे इतकं विचित्र म्हणजे ते लोकांचं असतं म्ह नको वाटतं असं हे
हम्म घरच्या अण्णा सारखी तशी चव आणि तशी मजा आता येतच नाही
हो ना तेच तर सांगते ते काय बाहेरचं खायचं म्हणजे उगीच हल्ली मुलांना जरा ते हे असतं अट्रॅक्शन असतं दुसरे जातात म्हंटल्यावर आपणही जायचं ण खा अस मुलांच्या डोक्या असत पण त्यांना ते कळत नाही की घरच जे याची जी चव आणि हे असत ती बाहेर जायला येत नाही ना कधी असं हा तेच तर बाकी आणि हा बोला ना नाही तेच म्हंटलं आणि काय काय ते सांगा तुमचे हे म्हणजे स्पेशालिटी बोला ना
तसं तर खूप आपल्याला खूप आवडत बनवायला तर खूप आवडतो
हा
खमण राहिल
हम्म
तसं मग पावभाजी राहिली
हा
मसाल्याची भाजी राहिली तसच आपल्यालाप खूप आवडतं बनवायला बी आणि खाण्याला बी आपल्याला असं आवडलं असं बन बनवायच खायला बी दुसऱ्यांनी बी खायला पाहिजेल असं वाटतं माणसं
हो ना वाटतं ना आपण एवढं मेहनतीनी घेतलेलं असतं ते घ घरी केलेलं दुसऱ्यांनी खावं आणि छान त्यांना आवडावं त्यांच्या मनावर तृप्त भाव यावा त्यांच्या ह्याच्या ते आपल्याला एक समाधान देत ना वेगळंच ह
तुमच्याशी बोलून छान वाटलं बरं
अ हो बरं बर बरं झालं तुमची छान ओळख झाली आपण बलू बोलू असंच हा चालेल धन्यवाद धन्यवाद
हम्म
हम्म
ह्